हॅलो.
हा ताई बोला.
हा बोला काय करताय?
काय नाही आता स्वयंपाकाची तयारी करते डाळ भात लावायचं आहे.
हा हा तब्येत ठीक आहे.
हो हो तुमची
हो आहे बाळाची तब्येत
हो त्याची पण ठीक आहे. कालपासून तो जरा जास्तच रडत होत ते मान लचकली होती ना त्याची.
हा हा हा हा
हा मग फार त्रास होत होता त्याला. मग आता ठीक आहे तो.
हा झोपला म आता संध्याकाळी झोपतोय काय मग.
हो आता स्वयंपाकाची वेळ आहे बर झाल झोप नातू कारण त्याच्या पप्पा अजून यायचे ना.
हा हा मग संध्याकाळी कितीला झोपतो.
संध्याकाळी कितीला झोपतो अस.
म्हणजे हा
नाही त्याच काही टायमिंग नाहीये. हो आता चालू झोपवल त्याला. त्याच काही टायमिंग नाही आहे. कारण तो रात्रभर झोपतो ना मग दिवस जरा झोपण्याचे नाटकच असतात त्याचे.
म्हणजे आता तस आत्ता झोपलाय त्यामुळ संध्याकाळी काय होतय काय माहीत.
हम्म तुम्हाला पण बाळ वगैरे असेल ना.
नाही नाही मी मॅरिड नाही अनमॅरिड आहे मी. हा असू दे असू दे मी एकट अजून शिकायला आहे कोल्हापूरमध्ये ते.
हा हा तुमच एज वगैरे काय आहे. अच्छा म्हणजे खूपच लहान आहे माझ्यापेक्षा.
हा म्हणजे आता मी इथे शिकायला आहे अजून कोल्हापूरमध्ये.
हा ह
हम्म त्याच्यानंतर बघू मग अनेक तीनच्या दोन तीन वर्षानंतर
हा हा हा ठीक आहे चो पचवीस नाही म्हणजे माझं वर्क चालायचं वर्क फ्रॉम होम. पण आता बंद आहे. याच्यामुळे जमत नाही मला.
हा हा म्हणजे मी कस अ आधी मी डिप्लोमा केलाय ना. हा हा हा मग डिप्लोमा केल्यानंतर मी आता इकडे डिग्रीला आहे. म एक म्हणजे थोडे दिवस अजून एक वर्ष आहे माझ शि यच मग ते कंटिन्यू म्हणजे कंप्लीट झाल्यानंतर तर मग मी जॉबच एक वर्ष बघणार आहे. त्याच्यानंतर मग बघू काय काय.
हा हा बरोबर.
जास्त काय लगेच पण काही गडबड नाही ना. आता कस बायकांना इंडिपेंडेंट
हा हा अच्छा म्हणजे डिप्लोमा झालाय का?
हा डप्लमा कंम प्लीट झालाय माझा. आता मी डिग्रीला आहे. मी फार्मामध्ये आहे.
अच्छा ओके.
हम्म माझ फार्मसीमधून झालय डिप्लोमा.
हम्म हम्म
आम्ही डिग्रीला इकडे कोल्हापूरमध्ये.
हा हा आणि मग आधी कुठ होते. माझ बायोकेमिस्ट्री झालय. हा
मग तुम्ही आता जॉब करतच नाही का आता.
अ नाही आता तरी नाही. कारण तो फक्त साडेतीन महिन्याचा आहे.
छोटा आहे की ओ मग
हो खूपच लाहान आहेेत साडेतीनच महिन्याच आहे
तीन महिन्याच आहे मग कसं करतय घरी सगळं मॅनेज एकट्या
मी एकटेच करते
आता म्हणजे कसं पाच महिने तरी काय करत नाहीत ना आपण
हम्म नाही पण मग मला नाहीलाच म्हणजे करणार दुसरं कोणीच नाही मी एकथ नवर असतो मग जाऊ थोडफार हात वगैरे लावून घेता नॉर्मली वगैरे कधी कनिक वगैरे भिजणं कपडे भिजणं वगैरे
मग तुम्ही राहायला पुण्यामध्ये आहे काय
नाही नाही आम्ही एकदच महाराष्ट्रामध्ये राहतो
हम्म कुठे राहताय तुम्ही प्रॉपर मग
धोळे
डोळ्यामध्ये काय हम्म हम् बाळ मग
काय बोलता
बाळ ठीक आहे
हो बाळ ठीक आहे हो तब्येत वगैरे ठीक आहे त्याची आता झोपला शांत तर लागली झोप त्याला
हा म्हणजे आता तुम्ही त्याला खायला पण वरच काय घालत नसेल ना
नाही नाही त्याला दूधच चालत आता आईच्या म्हणजे बाळाला आहे ना सावर अ सॉरी सहा महिन्याच होईपर्यंत त्याला काहीच नाही चालत
हो चालत नाही नाही तेच म्हटलं मग नाही थोडं तुम्ही गरम करून गरम करून एक चमचा पाजू शकताय थोडं नॉर्मली
नाही ते आजी वगैरे असंही सांगतात माझी आई पणते क थोडसं नॉर्मल पाणी लिऊ शकत असं म्हण डॉ
हा नॉर्मल म्हणजे गरम गरम पाणि करायचं थोडं कोमट असं म्हणजे त्याला असं म्हणजे सन होईल बॉडीला असं थोडं फार एक घोट तरी म्हणजे थोडंफार तरी पाहाजायचं
हम्म नाही नाही डॉक्टर पण मानतात कि बाळाला म्हणतय सहा महिने तरी पाणी नाही न्यायचं असं म मग मा आ्ही देतच नाही नाहीतर आमच्या इथं लहान लहान मुलं वगैरे जेवढे झाले ते त्यांना द्यायचे आता डॉक्टरच सांगण आणि अ्ला इत ना असं
हा हा असं झालं का
हम्
हम् हम् मग आता जॉबचं कधी एक सहा महिन्यान काही वर्षानंतर
नाही आता तरी म्हणजे तीन चार वर्ष तरी शक्य नाही मग बाकी वर् ि मम असं काहीतरी करू शकते किंवा बिझनेस वगैरे करू शकते आणि असे मला जॉबमध्येध्ये इंटरेस्ट नाहीे मला बिझनेसच आवडतो
होय काय
हो
मग तुमचे मिस्टर काय बिझनेस करतात काय
नाही नाही ते मॅनेजर आहेत ते अ आणि मी तर कर ते मी सोपचा बिझनेस करते मी आता सध्याला तरी.
हा हा, घरच्या घरी नाही घरच्या घरी काय पण करू शकता.
हो हो हो हो, मी करते बिझनेस आणि माझे जात. पेठ तेवढं म्हणजे चांगलं निघतं मला.
हा आ घरच्या घरी तुम्ही करू शकताय बिझनेस.
हम्म होममेड सोप लावते मी.
होय काय.
होम्.
तुम्ही घरी बनवताय ना.
हो,
मग ते बाळा तून कधी वेळ मिळतोय ते आणि बनवायला.
असं संडे वगैरे असल ना मग त्याचे पप्पा पण फ्री असता मग करू लागत थोडं काम.
हा हा, थोडंफार काहीतरी पाहिजे सोडा. अस करायला छोट मोठ हा.
काहीतरी ऍक्टिव्हटी माणसाने करत राहायचं.
हा मग रेसिपी तून कोणती ट्राय करत नाही.
रेसिपी आता सध्याला तरी टा टाइम नाही भेटत. हो नेहमीच जे भाजीपोळी असतं तेच मिळत नाही तर आधी दर''--'' संड्याला काही ना काही मेनू असायचा आमचा कधी इडली कधी डोसे.
हम्म.
कधी काय कधी बट्टिं. कधी बट्टी तर कधी काय आता तर डाळ भातच लावते. पण वेळ झालाय. हा पावभाजी वगैरे तर माझं नवराज बनवतो त्यांच्या हाताची छान लागते.
हा, असं म्हणजे एकेकाना छान जमते ना पावजी तेन. मी पण घरी पावभाजी ट्राय केलेली. म्हणजे असं सुट्टीच्या टाइमिंग मध्येच मी पहिल्यांदा काय करते. ते म्हणजे आपण भाज्या बीट यूज करते ना. मग त्यानंतर फ्लावरची भाजी त्याच्यानंतर शिमला मिरची. थोडस गाजर. त्याच्यानंतर बटाटा बीट हे सगळं युज करतोय मी मग पहिल्यांदा काय आप ''--'' आपण सगळ भाज्या व्यवस्थित नीट करून घेतोय पहिल्यांदा फ्लावर ते.
हम हम.
म्हणजे ते आता कसं. सगळं केमिकल आले त्यामुळे ते एवढं पण की बाबा हे नाही आहे की विश्वास ठेवून. घालायसारखं लगेच. ते सगळ व्यवस्थित मी करायला लागते ना मग ते व्यवस्थित. तेच हां व्यवस्थित नीट करून घेतोय त्याच्यानंतर मग. ते आपण मेस मग बटाटो पहिल्यांदा अ कुकरला लावून. एकदम असं गिर शिजवून घेतोय मग भाज्यांमध्ये थोडस बीट टाकून घेतोय. आणि ते बीट टाकून मग त्याच्या भाज्याून थोडं वापरून घेतो एक दहा पंधरा मिनिटं.
हम हम.
दहा पंधरा मिनिटांनी त्या भाज्या काढून घेतोय आपल्या कढाईमध्ये तेन. मग ते बटाटो पण काय करतोय मॅश कर एक थोडं पहिल्यांदा थोडं मॅश करून घेतोय. म्हणजे असं साल काढून तेन मग त्याच्यानंतर ते बटाट काय करतो मी किसून घेते ह्याच्यावर आपला रेग्युलर खिसणी बिसणीन असं म्हणजे मोठा आपण खोबरं तेन किसतोय की त्या खिसणीने तेन म्हणजे ते कस लगेच मॅश होतंय त्याच्यात मग थोड नंतर आपलं ते मॅश करायच आपलं पावभाजीच इन्स्ट्रुमेंट असतय.
होय
हा नाहीतर आपण तांब्यान पण करू शकतोय पसरट एक एखाद्या भांड्यान सुद्धा आपण ते मॅश करू शक
हा हा बरोबर
हम्म मग ते सगळं काय करतोय एकत्र घालून घेतोय मॅश करतोय त्याच्यानंतर थोडं बीट असतय आपलं अं म्हणजे मी ते थोडं फ्रीजला ठेवतोय तोपर्यंत असं खिसून म्हणजे बारीक करून एकदम मग ते बीट त्याच्यामध्ये ऍड करतोय आणि बीट ऍड करून झाल्यानंतर म्हणजे कांदा जास्त प्रमाणात युज करायचा पावभाजीला त्यामुळे तर पावभजी छान होते.
हा हा
हा मग पहिला कांदा जास्त प्रमाणात युज करतोय कांदा टोमॅटो तेलामध्ये एकदम असं खरपूस असं भाजून घेते ब्राउनिश कलरमध्ये पूर्ण हा मग त्यामध्ये मीठ चटणी ऍड करतोय त्यांनतर गरम मसाला ऍड करतोय. थोडंफार आपला पावभाजीचा मसाला ऍड करतोय आणि ऑलरेडी अ चट णि म्हणजे लाल बुक्का असतोय आपला कि तो युज करायचा म्हणजे त्याच्यामुळे कस कलर येतोय आपल्या ह्याला जास्त करून
हा हा
अ पाव पावभाजीला आणि बीटमुळे पण आपल्या पावभाजीला टेस्ट पण येत्या आणि त्याच्यातन आपल्याला म्हणजे ब्लडला पण कलर पण येतोय आणि आपल्यासाठी बॉडीसाठी पण ते चांगलं असतय
हां बरोबर
हा मग ते पण युज करतोय मी मग त्याच्यानंतर ते सगळं पावभाजीला ऍड करतोय थोडी थोडं जरास म्हणजे सगळे एकत्र असं मॅश व्हायला थोडं गरम पाणी ऍड करतोय आणि गरम पाणी ऍड करून झाल्यानंतर मग एक दहा पंधरा मिनिटं वाफउन घेतोय फक्त भाजी आणि मग नंतर तव्यावरती बटर लावून आपलं पावभाजी पाव असत्यात ते हे करून मस्त पैकी कीे भाजून छान परत त्याच्यानंतर पावभाज्या पण देतानंतर चीज ऍड करतो त्याच्यानंतर वरती त्याच्या
हो हो
हा आणि मग करतोय म्हणजे कधी हे काय इथं रूम वरतेन काय करायला भेटत नाही गावी गेल्यानंतरच अ करायला भेट
सगळा स्वयंपाक जमतो का तुम्हाला?
हो हो सगळं करते मी घरी सगळं फक्त मला फिश हा हा फिश आवडत नाही त्याच्यामुळे मी फिश करायला बघतच नाही.
असं म्हणजे नॉनव्हेज खातात की ना
खातोय कधी आमच्याकडेच पूर्ण सगळे नॉनव्हेजच खातात. म्हणजे जास्त करून असं पण मला फिश आवडत नाही नाही त्याच्यानंतर आपला खेकडा म्हणा असे आवडत म्हणजे मग ते मला करायला पण आवडत आणि खायला पण आवडत असं झालं
हम्म हम्
म्हणजे मी ते करत पण नाही आणि खात पण नाही
हम्म हम्
म्हणून मी ते करत त्याच्यानंतर हा मटण करते चिकन चिकन मधले वेगवेगळे प्रकार करते बिर्याणी करते त्यानंतर चिकन सिक्स्टी फाय करते
अच्छा हे ह्या गोष्टीिक पाई वगैरे काही मला माहित नाही कारण नॉन व्हेज नाही खात नाही
खात नाही काय तुम्ही